आवाज येतो.
हा येतो येतो.
हा मग आपण तोच विषयी बोलूया मोबाईल.
मोबाईलचा. तेच मी काल मध्येबातम्या पण आपण रोज मोबाईलवर मला वाटत येत्यात. कि ते मुलांनी विक्षिप्त प्रवृत्ती झाली, कुठ आईला मारलं मोबाईल दिला नाही म्हणून, म्हणजे आपण समाजात आजूबाजूला कितीतर अशा घटना बघतोय रोज. ही मुलं म
हो हो मुलं.
आओ, आजकाल आपण बघतोय ना ताई, हॅलो!
हू हा येतोय मला आवाज, हा येतोय बोला.
आजकला. पावसामध्ये वगैरे, धबधब्यावर वगैरे लोक जातात, त्यांचे व्हिडिओ वगैरे करतात, रिल्स बनवतात त्याच्यामध्ये पण किती अपघात होतात. मुलांना हेच समजत नाही की आपले आई वडील म्हणजे किती हे न आपली वाट ट बघत असतात घरी, किंवा काय आपण काय मस्ती कर साधे साधे त्यांना व्हिडिओ रिल्स बनवतात. डोंगरावर किंवा गडावर वगैरे जरी गेले तरी त्यांना ते रिल्स बनवायचे असतात. त्यामुळे, एवढं अपघाताचं वगैरे प्रमाण वाढलंय ना ह्या मोबाईलमुळ
किंवा असं रात्रीचा प्रवास करणे म्हणा. धबधब्यांसाठी जातात, पण रात्रीचा प्रवास करणे, ड्रिंक घेणे, म्हणजे या गोष्टींमुळ कसं होतंय कि मध्ये, को ह्या निसर्गात फिराय चा आनंद आहे, किंवा म मुलांना आपण पण पाठवावं का नको फिरायला, म्हणजे असं होतं ना. एक - दोन घटना घडल्या तरी जरी मुलं चांगली आपली वागत असली, तरी बाहेर पाठवताना आपण दबकतो. जरासं भीती वाट ते आपल्याला की असं व्हावं का? कारण, त्यांना काय नाही. आता बघितलं ना तुम्ही कुठं फिरायला जरी गेलं तरी माणसं तिथल्या गोष्टीचा आनंद घ्यायचा ऐवजी, ते फोटो न हेच कारण्यात मग्न असतात.
रील्स, रील्स बनवणे. आजकाल हा रिल्स म्हणजे एक ट्रेंड झालाय. आपण रस्त्यानं जाताना बघतो आजकाल कानात, मोबाईल असं कानाला लावलेला असतो, आणि मुलं गाडी चालवतायेत. रस्त्याला पण, मोबाईलवर बोलतात आणि गाडी चालवतात. त्यामुळ अपघाताचं प्रमाण वाढ लेलय ओ.
वाढलेलाय किंवा आपण बसमध्ये जर, मी परवा एकदा बसनी प्रवास केला तर त्या पूर्ण बसच्या ह्याच्यामध्ये क नाय की एकाही व्यक्तीच्या हातात मोबाईल नाय, आन तो बघत नाय, असं झालंच नाय. म्हणजे प्रवास चाललाय आपला, छानशा ठिकाणाहून चाललाय. बाहेर खिडकीतनं ते बघावं दृश्य असं कोणालाही वाटत नाही. तो मोबाईल बघण्यातच इतके सगळे गुंग असतात.
आणि आजकाल हे संवाद वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजे पालकांचं मुलांशी वगैरे, आपण पहिलं कसं एकत्र गप् प्पा मारत बसायचो. रात्री चांदण्या रात्री अंगणात वगैरे ते आजकाल कोण कोणाला वेळ देत नाही. प्रत्येक जण आपापला मोबाईल घेतं, आणि त्या रिल्स वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे बघत बसतं. एकमेकांशी संवाद किंवा बोलणं भाषण, घरात- घरात कमी झाले असं संभाषण वगैरे. कोण कोणाशी बोलत नाही. प्रत् प्रत्येकजण आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त.
चार लोक असली, तरी चार लोकांकडं मोबाईल असतो. म्हणजे आपण शेजारी बस बसलो तरी, आज एकमे आणि काय - काय जण तर असं होतं की, काही वेळेस ते चॅटिंगद्वारेच बोललं जातं. एकमेकांना तिथल्या तीथ तिथं सुद्धा चाट करतात. घरातल्या घरात सुद्धा. हे असंत, किंवा मो आपण म्हणजे मोबाईल थ्रू बोलतो. असंचं असच तुमच्या जवळ समज झालेलाय. आणि सणांचं सुद्धा तुम्ही बघितलं तर, ते वट पौर्णिमेच तर एवढं फॅड मी बघितलं मजे तो सण राहिला. ते देवाची, वडाची पूजा, त्याच उद्देश हाय तो बाजूलाच राहिला. त्या रीलल्स करणे, फोटो काढणे. म्हणजे ह्या दृष्टीत ते बाईकांना ते नेमकं, त्याला त्या वा वाहिलय का?, न ते पूजा केली का? इथपर्यंत सुद्धा तें राहिलेलं नाय. बघितलं त, फार ह्याचं प्रमाण वाढलंय.
लग्नात वगैरे आपण बघतो. ते व्हिडिओ, रील्स किंवा लग्नाच्या आधी असं ते प्री व्हिडिओ शूटिंग किंवा हे ते असं काय नव्हतं ओ पहिलं आजकाल एवढा खर्च. किंवा एखादी आपण जरी गाडी वगैरे घेतली. तर म तिज किती प्रेझंटेशन किंवा ते व्हिडिओ वगैरे बनवणं. हे आजकाल खूप ट्रेंड आलंय. म्हणजे हे समाजात चाललंयच आजकाल हे
चाललंयच आणि अस कधी कधी आपण पण त्याला बळी पडतोय. असं पण म्हणायला काय हरकत नाय. कारण कसं, होत मग आपणच समाजाच्या मागं चालोय का, किंवा आपलंच काय नाही का असं पण कधी कधी वाटत. म्हणजे थोडंसं इत आपण नाही पण जरी इतकं जास्त शो अप होत आपण किंवा इ मजे असं नाय केल त पण थोडंफार आपल्याला वाटतं की, नाय एखाद आपण पण काढावं. एखाद आपण पण ठेवावं. म्हजे जरी आपण असं इतरांना म्हणतो. इतकं नाय केलं तरी थोडंफार होतच आप आपल्याकडनं पण, असं आहेच ना
जेवढं आपण हे, वय आपण म्हणतो ना हे विज्ञानाचं युग आय. एकविसाव शतक आय. जेवढ आपण जास्त इंटरनेटच्या किंवा हे बदल त्या जगाच्या म्हणजे, आजकाल जीवनशैली कधी बदलले सायंटी म्हणजे कसं सायन्सच युग ये हे जेवढ आपण त्याच्या मागे मागे धावतोय ना तेवढ आप आपण अदोगतीकडे पण चालंलोय. ही जी यंत्र आलेत. किंवा हे इंटरनेट, मोबाईल ह्या एवढ्या सोयी सुविधा आलेत. त्याच्यामुळ कसं आपलं त्याच्याव आपलं पण म्हणजे जनजीवन पण आपलं विस्क विस्कळीत झालय त्याच्यामुळ जेवढं हो
जेवढा त्याचा फायदा हाय तेवढा तोटा आय म्हणजे आपण काय होतय माहिती का अ जगाच्या बरोबरच जगाच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करतोय. एकच मिनिटं ह हॅलो
हा बोला काय?
हा, येतोय आवाज, हेच ते म्हणजे होतय की, तसंचं हा, मोबाईलच्या वापरामुळ ते अतिवापर झाल्यामुळेच ते तसे दुष्परिणाम हायेत. म ते कस, जगाच्या जितक्या जवळ जाऊ तितक त्याचे तोटे पण ते देत राहत ते, म्हणजे आपण निसर्गाची हानी होत ना त्यामुळे इतर गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करतोय असा हायेच ना
आणि कसं ताई तुम्ही मगाशी म्हणाला की, नाय आपण एखादया व्यक्तीचे वगैरे म्हणजे असं मोबाईलवरूनच चौकशी वगैरे करतोय. पहिली लोक कशी त्या व्यक्तीच्या घरी जायची. आजारी जे असतील किंवा एखाद्याच्या घरी काय प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीच्या घरी जायची आपलं येणं जाणं व्हायचं नातेसंबंध दृढ व्हाय चे. आज काल तास होत नाय आपण मो बाईल वरून बोलतोय त्यामुळ त्या व्यक्तीच्या वैगेरे आपण घरी अस जात नाय. नाते कितीतरी दिवस आप आपण आपल्या मामाच्या घरी मावशच्या घरी आत्यांच्या घरी जातच नाय एकमेकच्या जाण्यान कस प्रेम राहत ना जिवाळा राहतो. आजकाल मोबाईल मुळ असं बंद झालंय.
आणि फोनवर कशी चौकशी होते आपण काय म्हणतो बोललोय फोनवर आहेत बरे आहेत असं होतं, पण ते पहिलं कसं त्यानिमित्तानं जाणं व्हायचं जेवण खाणं म्हणजे पाहूनचार व्हायचा. आदरादित्य आपण पण करायचो. आपलं पण व्हायचं म्हणजे ह्या गोष्टी मूळ तो जिव्हाळा वाढत राह तो तस ते प्रमाण फार कमी झालंय. म्हणजे आपण लक्षात घेतलं तर पहिले कसं एक एक लोक म्हणजे मी एक मध्यंतरी त्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं. टीव्ही सिरीयल मध्ये म्हणजे जेवढे तुमच्या दारात चपलांचा ढीग आय तेज्यावन ओळखायचं की हे घर किती आनंदी आय. थोडस पाहुणे राहुळे आले तर त्या कार्यक्रमांना पण शोभा आय आजकाल लग्नात वगैरे बघितलं तर किती लोक असतात.
पत्रिकाच अहो ताई आजकाल पत्रिका सुद्धा आपण मोबाईल वरूनच देतो एकमेकांना. ते पण जाण्याची तस्ती घेत नाय आजकाल हो.
किंवा त्यानिमित्तानं आपण एकमेकांच्या घरी जायचो म्हणजे पत्रिका द्यायच्या निमित्त कित्येक जुने पाहुणे असतात ते येतात त्या निमित्तानं कि आपली भेट होतीये. किंवा पत्रिका देण्याच्या निमित्तानं मग आपण त्यांना कायतर जेवण खान म्हणा चहा पाणी होत होतं हे सुद्धा म्हणजे प्रमाण फार कमी झालय. आणि पहिलं पहिल दळण वळनाची साधनं कमी असल्यामुळ मला वाटतय आलेले पाहुणे शक्यतो राहिलाच यायचे चार चार दिवस.
हो हो कारण त्यांना परत जायाचा प्रॉब्लेम एस टी वेळेवर भेटायची नाय एवढे म्हणजे अशी साधन नव्हती ना आज प्रत्येकाकडे गाड्या वगैरे नव्हत्या एखादीच म्हणजे परिवहन महामंडळाची एखादी बस असायची. ती पण फ क्त सकाळी किंवा संध्याकाळी त्यामुळ कशे पाहुणे वगैरे आपल्याकडे यायचे राह्याचे. एकमेकांच्या सुखदुःखाची म्हणजे अशी देवाणघेवाण व्हायची. आजकाल मोबाईलमध्ये का थोडक्यातच बोलणं होतं, त्यामुळ काय एकमेकांच्याकडे जाणं वगैरे प्रमाण आणि मुलांना आपल्या नातेसंबंध तर कुठे म्हायत हायत वो की हे तुझे काका हे तुझे मावशी वगैरे. कारण त्यांना पण आजकाल आपण शाळेच वगैरे एवढं बंदन आय शाळेच्या सु त्या एवढ अभ्यासक्रम आय त्यामुळ जाणच होत नाय मुलांना पण.
त्यांना वेळ नाय, म्हणजे पहिले कसं आता कुणाचं लग्न ठरलं आपण आठ आठ दिवस एकमेकांच्या घरी जाऊन राहायचो. आता कोण नाय लग्नापुरत येतात, आणि लग्नानंतर सुद्धा अ दोनच आई वडील आणि ते नवरा नवरी एवढंच आम्ही परवा इथ लग्नाला मी गेले. पूजेला तर त्यांच्या घरी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी फक्त चार माणस घरात होती. म्हणजे पहिलं कस असायचं आठ हा. त्या साठी ते भरपूर पाहुणे वैगेरे असेल तरच ते लग्न घर वाटत की सगळ्यांची हालचाल तिकडं खाणं पिणं जेवण अंघोळ म्हणजे तो गोंध सुद्धा एक प्रकारे आनदायी असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की हा गोंध आय आरे एवढे पाहुणे हायत दंगा उठा ठेव होते पण त्यात सुद्धा एक प्रकारे आनंद असतो. आणि मुलांना पण नाते संंबंध करतात.
समाज जास्त जवळ याच्याऐवजी लांबलांब चाललाय.
पण ते आपल्याला असं वाटत की मोबाईल मु आपण जवळ चालोय पण त्याचा एक दुष. परिणाम आहे की मोबाईल त आपण लांबच चालोय.
लांबच आणि त्याच्यामुळे भरपूर तोटे पण नाही फायद्यासाठी आहे की भरपूर त्याचे. ाये पण पण आपण समजून घ्यायला पाहिजे जास्त. आपण फायद्यापेक्षा जे तोट आहेत ना त्याचा जास्त वापर करतो. कधी पण बघा तुम्ही ज्यासाठी आपल्याला फायदा भेट तो आपण बघत. नाही त्या म्हणजे नुकसान आहे ना असे लोक म्हणजे जास्त वापरतो आपण.
वापरतो तेच मला असं वाटतं की. पण जस अनुभव घेतलाय ना त्यांचा तस मुलांना पण मिळावा. आपण मामाकड महिना महिना राहायचो निदान आताच्या मुलांनी आठ दिवस तरी राहावं. तरी पण उन्हाळ्यात पालक काय करतात वेगवेगळे क्लासेस आणि लावून ठेवतात म्हणजे. त्यांना ती सुट्टीचा सुद्धा उपभोग घेता येत नाही अस.
आजकालच्या मुलांना. आहो ताई आपण झाडा वगैरे चढायचो आजकालच्या मुलांना झाडा वगैरे चढता येत असेल का. चढताच येत नाही त्यांना. झाडा उ चढणे म्हणा पोहणे म्हणा असल्या कला म्हणजे त्यांना माहितच नाहीयेत.
नाही आणि त्या म्ह कस त्याचा वापर झालाच पाहिजे त्यांच्या ते. मग पुढच्या दृष्टीनं सुद्धा कधी असं मत घटना घडतायत कशासाठी. कुठं समुद्रात गेले कुठं धबधब्याच्या ठिकाणी पोहता येत नसल्यामुळे त्या. अपघात घडतायेत म्हणजे त्या गोष्टी या लहान वयत आपल्याला कसं होईल. केलं जायंच. चला विहिरीवर. चला नदीवर. ते पोहायला घरातले कोण ना कोण मोठे लोक आपल्याला शिकवायचेच हो. आता हल्ली तेन मुलांना शिकवायला सुद्धा कुणाला वेळ नाहीये.
आणि आजकाल ताई, शहरातली मुलं आहेत ना. त्यांना एवढं पण माहित नाही की दूध कोण देत. त्यांना माहित आहेे सकाळी उठल्यावर दूध भैया आणून देतो. दूध कोण देत. भैया आणून देतो. म्हणजे दूध गाय देते किंवा म्हैस देते. हे मुलांना माहीत नाहीये. हे नॉलेजच नाहीये. दूध त्यांच्याकड कोण आणून देत त्यांच्या घ बरोबरे ते शिकतातच ते ना. बगतायेत रोज दूध देतोय भैया. त्यामुळे ते तसेच म्हणतात. दूध कोण देतो. दूध भैया देतो.
भैया देतात. आप त्यासाठी त्या मुलांना कधी कधी त्या बाजारात नेलं पाहिजे. किंवा आपल्या शेताकडे नेलं पाहिजे. एखाद दिवस तरी का होईना आपण वेळ काढून एक आठ दिवसातून आपलं जर शेत असेल जवळपास. त त्यांना नेलं पाहिजे. त्यांना पण त्या गोष्टीची समज आलीच पाहिजे ना. एक तर आपण बघ
आव आपल्या मुलांना, हो. आपल्या मुलांना हे पण माहित नाहीत की, ते भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात. किंवा म्हणजे ऊस कसा येतो वगैरे. म्हणजे असं कांदे कुठे जमिनीच्या खाली येतात का वर ती येतात. हे मुलांना आपण दाखवायला पाहिजे ऑच्युली.
दाखवायला पाहिजे. आणि त्यांचा मातीशी संपर्क आलाच पाहिजे.
हो हो चालतय. टायमिंग झालं या. बर नंतर करूया मग. तुम्हाला नंतर वेळ भेटलं की. ओके ओके. आजच आणलीसा व्हय?